हॅलो हॅलो
हॅलो, हा नमस्कार ताई. हॅलो
हॅलो, आवाज येतोय?
हा, आवाज येतोय, हो हो. तुम्हाला येतेय माझा आवाज?
हो येतोय ना.
काही नाही आता. काही न्यात त्याच आवरलं. आता उद्या मुलाची शाळेची फी भराय ची हो, हो झालं झालं. तर म्हंटलं उद्या मुलाची शाळेची फी वगैरे भरायची. खूप हल्लीच्या काळात फि वाढली वो.
हो ना, आता खेडे गावातनी शाळा कमी चालायला लागल्यात ना, सिटीतनी शाळा झाले ता, त्यामुळ सिटीतन असे किती पण फी घेतात.
खूप -खूप घेतात नाही, आणि आता अलीकडच्या काळात अनेक शाळांनी शिक्षण शिक्षण शुल्क फी वाढवली हाय, एवढी फी वाढवण्याचं काय कारण हाय, हे त्यामुळे पालकांवर आर्थिक, नाही आणि त्यावर पालकांवर आर्थिक ताणतणाव पण वाटतो नाव शाळेबद्दल म्हण ल्यावर, येवढा जर मुलांना खर्च करायचा आहे, एका मुलाला जर आपण तीस -तीस, चाळीस -चाळीस हजार रुपये लावून द्यायचे घरात एक मुलगा नाही, आपले दोन मुलग असतात ना.
हो,
आणि मग
तेच, आणि एवढी फी घेतात तरी कशाची, जर शिकवायचं म्हटलं तरी ते शिकवत पण नाहीत तस, आपणच अभ्यासय त्यांचा आपणच स्टडी घ्या आपण कोचिंग लावत त्यांना, सगळं आपणच करायचं.
आणि शिक्षणाचा खर्च पण किती वाढलाय वो, देशाचं शाळेचा देलभाग, देखभाल पण खर्च भरपूर वाढवून गेला वो.
हो ना, डान्स स्पर्धा असल्या द्या फि. अ, वेगळा कोणता कार्यक्रम असेल द्या फी. हे घ्या पोराला, ते घ्या पोराला सगळं खर्च असं म्हणजे, नाही- नाही म्हणत लाखापर्यंत वर्षाची फी होतीच त्यांची.
आणि तंत्रज्ञानाचा वापर हो हो, आणि ऐका ना तंत्रज्ञानाचा वापर व इतर सुविधांमुळे फि पण शाळेची वाढून टाकली, मात्र जास्त फी मुळ अनेक कुटुंबांच्या मुलांना
त्यांना आता, अस साध्या शाळेतनीच म्हणजे गव्हर्मेंटच्या शाळेतनी जा कराव लागतय जास्त करून ज्यांची परिस्थिती नाही त्यामुळ पण तिथं पण आता तसंच करतात पहिल्यागत नाही व्यवस्थित
हा हा आणि शिक्षण हा हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे ना ओ त्यांना पण हक्क म्हणजे आणि इंग्लिश मिडियम काय नाही खूप इंग्लिश मिडियमचा फॅट वाढवून गेला आहे जास्त
हो
तेच ना सध्या हल्लीच्या काळात खूप इंग्लिश मिडियम वगेरे शिकू शिकवत पण नाही हो व्यवस्थित लहान मुलांना वगैरे लक्ष वगैरे फीच्या मानाने
अ आता आपल्या गव्हर्मेंट शाळेतनी कसं सगळं आहार वगैरे यायचा मधली सुट्टी असायची मोठी सुट्टी असायची आणि प्रत्येक सुट्टीतनी आपण डबा द्यायचो पहिली छोटी होत होते त्यातनी आपण खायच वगैरे आणि परत दुसऱ्या सुट्टीतनी शाळेतलं जेवण वगैरे असायचं तसं आता इथं नाही ना ग
नाही काहीच नाही आणि शाळेच्या लोकांनी बी पालकांची
आणि म्हटलं शाळेच्या लोकांनी बी आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे ना ओ पालकांची
हो ना
आवश्यक गरजाचे पण असतं ना म्हणजे एवढं तुम्ही पैसे घेशाल तो शासनाची फी वाढली का नियंत्रण ठेवणं अ पालकांनी दिलेला दर्जा हाय म्हणजे याची कोणी काळजीच घेतय नाही ना
म्हणजे किती परिस्थिती ते अवघड झाले ज्या मुलांच्या आईवडिलांची परिस्थिती नसते ते काय करतील त्या फ पुढे काय करणार आहेत आणि शिकून शिकून काय वेगळ शिकवणार आहे मग मुलांना खेळ माहीत राहत नाही काही माहीत राहत नाही फक्त पैसे द्या आम्ही हे शिकवतो मुलांना आम्ही ते शिकवतो मुलांना पण एकही गोष्ट शिक पावले जात नाही हे बस
मुलं बऱ्यापैकी ना आईवडलांकडूनंच शिकतात आणि आपण जे कोचिंग वगैरे लावतो ना त्यांना बाहेर त्यातूनच ते शिक्षक काय करतात काय माहिती
हम् आणि शाळेची फी वाढल्यामुळे पालकांना आर्थिक अडचणी समस्या खूप करावा लागतं ना ओ आणि शिक्षण हे सर्वांसाठी म्हणजे कस हो ही काळजीचं कर्ज म्हणजे शिक्षण हे सगळ्यांना गरजेचंच असतं हो की नाही आता काळच तर खूप गरज आहे शिक्षणाची पण तुम्ही तर एवढे पैसे घेताय तर ते पालक कुठून आणतील एवढे
तेच ना आणि आता असं राहिलय का बाबा की नुसतं मुलाचं शिक्षणच करायचंय आपल्याला बाकीच्या गोष्टी पण आहेत ना सगळं बघाय लागतं पालकांना आणि एवढं इन्कम पण नसतो त्यांचं
नाही
आणि घरातला खर्च बघून ते करायचं सगळं
हो आणि शाळेमध्ये चांगंल्या सुविधा असल्या पाहिजे संगणक शिक्षण असलं पाहिजे वाहतून व इतर सेवामुळे फी वाढली जाते मात्र फी वाढ नी पालकांची आरर्स्थिक परिस्थिती लक्षात घेणं. हे आवश्यक आहे शिक्षकांनी हे सर्वात मोठे पार पाडावे म्हणजे शिक्षकांनी याची काळजी पण घ्यावावी. तुम्ही गव्हर्नमेंट तुम्हाला किती फॅसिलिटी देतय. आणि हे पालकांची खूप चुकी हे माझं मुलगा इंग्लिश मिडयम ला वगैरे जाईल. तो खूप छान पण प्राथमिक शाळेत पण खूप फॅसिलिटी बर का मुलांना कपडे फ्री भेटता. तुम्हाला सॉक्स, बुट वगैरे आय कार्ड वगैरे सगळं फ्री देतात. पण इंग्लिश मिडियम मधील लोक काय करतात ते सगळ्यांचे पैसे घेतात एस्ट्रा एट्रा चार्ज
हो ना आणि पुस्तकांपासून पैसे घेतात आस
हम्म हम्म आणि मग आणि सरकारी शाळा आणि व्यवस्थापन यामुळे फी वाढ वाढण हे ठीक हे नियंत्रण असलं तर ठीक हे पण सरकारी शाळा माणसं म्हणजे मुलांना फॅसिलिटी पण देतात नव हो तीतकंच.
होना
आणि मग
पुस्तकापासून सगळं मिळतं शाळेत.
आणि शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क हाय. त्यामुळे शाळेची फी थोडी वा वाढवणं असं थोडी सांगितलंय की
हो आणि सिनियर ज्युनियरला काही शिकवतात त्या मुलांना काहीच येत नाही शिकवायला काहीच गरज
आणि तुम्ही जे शिकवता ते प्रोजेक्ट वगैरे देता तुम्ही आमच्याकडनच करून घेताना हा बाबा तुझ्या आई तो आज प्रोजेक्ट करून आण घरं तसच ते तिथे तिथ बसून त्यांच्याकडन करून घेणं गरजेचं आहे त्यांनी नाही मेन म्हणजे ते प्रोजेक्ट
सर्वांसाठी फी अह नाही आणि पालकांसाठी मी फी पड पडवतय. पडवणारी असावी ना पालकांना परवडलं पाहिजे ना आपण काय करतोय काय नाही.
पन आता तर मग बघता येणार म्हणजे मुलं होमवर्क सुद्धा करत नाही तो होमवर्क सुद्धा आपणच करायच ते आले की जातात खेळायला किंवा मोबाईल घेऊन बसतात त्यांना किती होमवर्क देतात एवढा पण नाही द्यायला पाहिजे ना नुसता हे लिहून आना ते लिहून आना.
ते हा
हा हा परंतु सध्या अन म्हणजे शाळेची फी मोठ्या प्रमाणात वाढली हाय. त्यामुळे पालकांची आर्थिक ताण तणाव तर वाढतच हाय अनेक कुटुंबामध्ये मुलांचे शिक्षणाचा खर्च म्हणजे खर्च बी खूप वाढलाय कठीण झालाय शिक्षणाचा खर्च बी आता हल्लीं मार्केटमध्ये प्राइस बघिततील का तुम्ही कशाची कंपस आहे मग ती शंभरलाच झालेली आहे आता. आपण वीस, तीस रुपयाला कंपास वापरायचो.
हो ना आणि जो वीस, तीस रुपयेला घ्यायचो ना तोच सेम टू सेम. तो सेम टू सेम कम्पॉस आता शंभर रुपय पेला देतात काहिच
आणि मग, मग शाळेच्या लोकांनी खुप हो आणि शाळेच्या लोकांनी विद्यार्थ्यांना चांगली सुविधा द्यायला पाहिजे हो. फी वाढवताय मान्य आम्हाला पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष पण दिलं पाहिजे ना जास्तीत, जास्त.
होना.
हा म्हणजे आपण सर्वांनी शिक्षणाचं महत्त्व तर ओळखतोच बरोबर? शिक्षण आप त्याला कळतं पण तुम्ही शिक्षणा मागे मुलांची लूट मार नका करू फक्त. त्यांना खेळायला पण वेळ दिला पाहिजे वगैरे अस.
हा न.
तुम्हाला सांगते ते प्रयोग वह्या वगैरे असतात बघा.
हा.
प्रयोग वया वगैरे असत आपल्या काळात किती पन्नास, पन्नास रुपयाला भेटायच्या. आता त्याची प्राइज डायरेक्ट शंभर रुपये झाली. आता किती महागाई वाढवली एवढी महागाई असती ज्यांचं गरीब कुटुंब आहे ते पैसे नाही भरू शकला मग काय करणार?
त्यांना म्हणजे तुम्हाला सांगते पाचवी पर्यंत फ्री भेटायची आपल्याला ते पुस्तक प्रोजेक्टसाठी.
हो हो पाचवी पर्यंत हो फ्री असायची.
आता तर त्याचे पण पैसे घेतात ते.
हा. हो प्रत्येक गोष्टीचा पैसा आहेना प्रत्येक गोष्टीचा कुठून आणायचा एवढं पैसा सांगा बघू? खूप अवघड झालंय हल्ली खूप अवघड म्हणजे मुलांना ड्रेसचे पण पैसे घेतात इंग्लिश मीडियम मध्ये घेतात वह्या पुस्तके देणार इतकी फी असते का ओ पण?
हो.
एवढ सगळं म्हणजे करता ते. डायरेक्ट सिस्टेमॅटिक बरोबर आडाशीच आई, बाप्पाला वाटत माझा मुलगा तर नाही ना. खूप, खूप अवघड झालंय मुलांच्या शिक्षणाच सध्या तर लय चालेल आहे बाई आपण सर्वांनी शिक्षणाचं महत्त्व तर आपल्याला कळतच.
ह आणि तस मुल शिकत पण नाहीत ना. जसं आपण एवढी फी वगैरे घालून त्यांना शाळेत पाठवतो तसं ते शिकत पण नाही करायचं म्हणून ते करतात फक्त.
हा.. आणि आज काल अनेक शाळांची फी तर खूप वाढलेली. आणि त्यामुळे पालकांचं आर्थिक ताणताणाव होतो वाढलेलं आहे. आणि गरीब आणि मध्यवर्गी कुटुंबाची आडचणी, समस्या, करावा लागतो म्हणजे खूप समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं गरीब लोकांना. काही मु म्हणजे काही पालकांना कर्ज काढून मुलांच शि म्हंजे शाळेची फी भराव लागते. म्हणजे एवढी समस्या आवघड झाले आणि शाळे ची फी वाढली म्हणजे पालकांची परिस्थिती आ
ना माझा मित्र ह्या शाळेत आहे मला त्याच शाळेत जायचं आहे, तसं त्या वडिलांची नसते ना त त्या शाळेत घालायची परिस्थिती.
हाव चालेल ताई धन्यवाद.
हा.
ए